काय च अजून काही मत.
हम्म ह्यावर माझं असं मत असं काही नाही तर माणसाने फिरलं पाहिजे असं मत आहे माझा भाऊ आहे तो त्याच आयुष्य खूपच भरभरून जगतो फिरत राहतो
काही धार्मिक स्थळांना भेट द्यावी मॅडम वृद्धा धार्मिक काही धार्मिक स्थळांना भेट दयावी मॅडम वृध्द धार्मिक स्थळ असतील किंवा मग अशी काही आश्रम असतील अनाथ आश्रम असतील वृद्धा आश्रम असतील काही अंध व्यक्तींचे जे असत असतात ना
हम्म हम्म.
तिकडे असं जाऊन कधी भेटी द्यावे असं तुम्हाला नाही का वाटत?
त आता सध्या जिथे मी राहते ना तिथूनच एक जवळ वृध्द आश्रम आहे तर त्याला भेट देण्याचं मी ठरवत आहे मी जाईन कधीतरी तिथे भेट द्याला
हम्म तिथे जाऊन मॅडम काय करण्याची इच्छा आहे म्हणजे काय दान करण्याची इच्छा आहे त्यांची काय मदत करण्याची इच्छा आहे
हो हो माझ्या माझ्याकडून जे शक्य होईल तेवढी मी त्यांना नक्कीच करेन.
हम्म.
आजी आजोबा राहतात एक शंभर तर मी विरार मध्ये अडी मध्ये मॅनेजर म्हणून काम करते ना? तर तिथून एक तून म्हणजे एक आहे मुलगी ती थोडी शंद आहे. तर ती य त्या तिथे सुद्धा वृद्धाश्रमात तर ती त्या आजी आजोबांसाठी काही ना काही न्हेण्यासाठी कायम येत असते. तर खूप बल्कमध्ये ती वस्तू विकत घेते तर त्यासाठी मॅनेजर ची परवानी लागत असते.
हम्म
त्यांना एकदा विचारलं? तुमला एवढं का लागत? त्यावेळी त्यांनी हे मला सांग सगळं सांगितलं होतं
हा हा
तुम्हाला काय वाटतं मॅडम? तुम्हाला काय वाटतं याविषयी
मला, मॅडम खूप लोकांची मदत करावीशी वाटते म्हणजे माझं तसा स्वभाव आहे, एकंदरीच की, मदत करण्याची वृत्ती माझी आहे. तर मला काही असा व्यक्ती एखादा व्यक्ती असा कोणी मला भेटला तर मी त्याच शक्य तेवढी, त्याची त्या व्यक्तीची, मी मदत करत असते.
अरे वा! वा! खूपच छान मॅडम
अजून काही मॅडम तुमचं कोणत्या विषयी काही मत आहेत?
तुम्हाला फिरायला जायला कुठे आवडेल मॅडम?
मी अजून कुठेच फिरायला गेलेली नाहीये, मॅडम मी पुणे टू पाटण आणि पाटण टू इचलकरंजी इतकीच ठिकाणं फिरली
जर कोणी तुम्हाला फिरायला घेऊन जात असेल तर तुम्ही याल का मॅडम?
मी आनोळखी व्यक्तीसोबत कशी जाईल मॅडम?
अच्छा! तुमच्या ओळखीच विचारते मी मॅडम
माझ्या ओळखीचा हा माझे मिस्टरनी कुठे नेलं तर मी नक्कीच जाईन, पण ते सध्या ए मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत असल्यामुळे त्यांची वर्षातून एक ट्रीप असते खूप मोठी तर, ते त्यातच खूप सु समाधानी होतात. आता आम्ही, सग सर्व कुटुंबानी मिळून एक देव दर्शनासाठी छोटीशी ट्रिप काढली होती. ज्यामध्ये आम्ही कुलदैवताला गेलो होतो आणि बाळूमामा आदमापूरला गेलो होतो. आणि म्हातकीे वगैरे करून आम्ही आलो. हे माझ माझ्या आयुष्यातली पहिली ट्रीप आहे मॅडम. म ह चालेल मॅडम मी तुम्हाला एक कॉल करते एक मिनट.
ठीक आहे ठीक आहे मॅडम.